हॅलो ह आवाज येतो ये बोल की
बरी आहेस काय.
आहे की तू बरी आहेस का
आहे की
जेवलीस का
जेवला तू
होय जेवणवूनच बसले
काय करायाल्यास
काय नई आता पोरगीला झोपवलं.
बसले आता
अभ्यास
अभ्यास करायचा की तुझ्या संग थोडस बोलून आता नंतर करायचा
मी पण आता तेच वाक्य तयार करत बसलेलो तु ते हेल्पीग वरच पाठवलेत क नाही ते पाठ कर ते महत्त्वाचे आहे बघ. म्हणजे हेल्पिंग वर्क्स म्हणजे क्रियापद सहाय्यकारी क्रियापद त्या क्रियापद वापरूनच आपण वाक्य बनवू शकतो त्याच्याशिवाय आपल्याला वाक्य बनवताच येत नाही.
हा हा
महत्वाचा आहे ब
हा हा
म तेच आम्हाला क्लास मध्ये रोज पाठच करायला लावतेत ते.
हा
ते मी फोटो काढून तुला पाठवलेले तुझ्यासाठी पण उपलयोगाच आहे ते.
होय होय बघितले की करते की रोज पाठ.
ते आले की आपोआप आपल्याला इंग्लिश वाक्य तयार करायलाच येतात. माझ्याकडे वही पण आहे ते सगळं सूत्र वगैरे लिहिलेले प्रत्येकाचे सूत्र असतात वेगवेगळे
ह ह ह फोटो पाण्यात आला
हा क्लास बघ साधा वर्तमान काळ झाला आता.
हा
आता साधा भूतकाळ
हा हा
आता तुला ते दिलंय बघ तुला सांगतो ह कन्सेप्ट सांगतो कशी आहे एकदम साधी सोपी. तुला म्हणजे ते वाक्य करायला पण बरं पडल आणि ते हेचे क्रियापद अविशेष ह ची लिस्ट पाठवली की तुला
लय काय काय पाठवल्यास मला अजून अभ्यास नाही चालू केला इंग्लिशचा अभ्यास चालू केल्यावर बघतो ते
नाय-नाय-नाय तेचं प्रिंट काढून ठेव. ते आमच्या सरांनी सांगितलय बाहेर कुणाला द्यायचं नाही म्हणून
हम्म! मग कशाला दिल्यास? आहेर द्यायचं नाही तर मग कशाला मला दिल्यास?
आपलं म्हणजे लांब दिलं तर चालतंय गावातल्या गावात देऊ नका म्हणल्यात
हा-हा म्हणजे तुमच्या तिथलं मग हे होतंय ना. क्लासला येणार नाहीत कोण.
नाही आम्ही सगळ्यांना असं वाटत बसलं तर देणार जाणार कोण?
हा.
त्यामुळे देऊ नका म्हणल्यात हम्म!
माला दे मी काय तुमच्या इथं येणार नाही ये क्लासला. हा म मला दे तू प्रिंटा.
आणि दाजी गेले कामाला.
होय? सिमरनचा फोन आलेला काय?
सिमरन आज जाणार होती पुण्याला
होय-होय गेल्या कि ती. आता फोन केलेलो मी आणि मला वाटलं ती इकडेच हाय.
नाही सकाळी फोन लावलेली एनिवर्सरी हाय म्हणून थांब म दोन मिनिटं मोबाईल जरा चार्जिंग लावते. चार्जिंग संपलंय.
ह नाही फोन ठेवू नकोस.
फोन नाही ठेवत, पॉवर बँक ला लाव
हा - हा हा म अभ्यास कर त्याच काय?
अभ्यास करतोय की
हा -हा हा
हा दोन मिनिट थांब.
हा -हा
बोल तवर तू मी चार्जिंग लावते.
हा हा मग घरातली बरी आहेत काय सगळे हॅलो
बोल
घरातली बरी आहेत का सगळी
होय आहेत की बरी.
हा-हा सासू-सासरे
हो सगळे बरेत आहेत. हुं पूजा दीदी
हा हा हा हा हुं म तू सुट्टीला जाणार आहेस की नाही कूठ?
बघू चाल्ला आहे प्लान सुट्टीला जायचा तू येणार आहेस
आं मी बघूया की आमच्या पण घरी परमिशन काढाय लागती गं, मग परमिशन मिळालया नंतर जाणार मी पण
आ हा हा
हॉलीडे प्री प्लानिंग कुठे झाले का नाही?
नाही
नई काल कुठ गेलेला की फोटो वैगरे ते बघितलं कुठे वन डे ट्रीप अ के केलेली की काय
वन डे ट्रीप नाही असच जेवणाचा प्लॅन ठरलेला
हा हा हा
इथेच गेलोतो जवळ हो हाॅटेला
होय आं काय स पेषल आता काय जायसाठी
स्पेशल म्हणजे आज आमचा आमच्या लग्नाची एनव्हरसरी आहे. रिकामा ऑडिओ
मग तुम्ही पार्टी दिलेला काय?
पार्टी अशी नाय पण सगळीजणं एकत्र होतो. त्यामुळ गेलतो ते मुंबईहुन दादा आलेत ना.
हा-हा
दादा तेनी सुट्टीला आलेत इथ आम्ही सगळी गेलतो त्यांच्या सोबत
धनश्री फोन केलेली
धनश्री केलती पण मी जेवाय लागलेलो तिला म्हटलं बाळ जरा जाग आहे.
हां हुं हुं मग दुपारी झोपतेस की नाय?
दुपारी नाही झोपत अभ्यास करत बसते. हॅलो मध्येच आवाज बंद झाला ग तुझा
हॅलो
हॅलो?
आवाज येतंय काय?
हा आत्ता यायलाय मधे बंद झालता.
रेंजचा प्रॉब्लेम असेल लई हाय रेंज वगैरे कमी जास्त होत्या त्यामुळं आवाज येत नाय.
आ मग रेंज आली की अ मग खिडकी तेन उघडी ठेव की रेंज येत्या.
होय आहे खिडकी उघडीच आहे.
गरम होतेय का?
व्हय व्हय, आभाळ आलंय काय तुमच्याकडं?
नाही आमच्या हिकडं ऊन हाय.
आं?
कोण ये?
आज ऊन पडलंय?
होय.
हां-हां-हां!
आ तुमच्या हिकडं आभाळ हाय?
सकाळी आलेलं आभाळ... आत्ता तरी ऊन पडलंय
हम य त्यामुळं लै गरम होत असल?
होय होय भयानक गरम होतय फॅन रात्रन दिवस चालूच आहे.
होय आमच्यात पण
मं पोरगी कधी उठत्या
आत्ता झोपलाय एक दीड तास झाली झोप त्याची
ती झोपली की जरा अभ्यास करत बसते म तुझा फोन आला म्हणू
क्लास तेन लावायच ग जरा एमपीएसी च तेन असतेन
हा हा ऑनलाइन क्लास जॉइन केला एक होय केलाय की
किती किती असतोय?
तसं टायमिंग अस नाय आपण लेक्चर कधी पण बघू शकतोय.
हा हा म्हणजे झालेलं व्हिडिओ बघत बसतेस होय.
नाय नाय ऑनलाइन क्लास जॉइन केलाय.
म ते कसं असतय ते
आता जरी तुला वेळ नाय भेटला
हां
तेंच व्हिडिओ असत्यात त्यात जायचं आणि बघायचा
आणि फी किती?
फी हजार रुपये होती. ते डिस्काउंट मध्ये पन्नास टक्के डिस्काउंट करून पाचशे बारा रुपये काय तरी भरले.
किती दिवस?
सहा महिने
सहा महिने मग चांगलं हाय की, शिकवत्यात..... ते कुठल्या सरांचं हाय ते
विठ्ठल कांगणे.
हा फेमस हाय होय होय चांगले हाईतकी तेंच ते..... चांगल असत्यात लेक्चर,........
होय
हं पाशेबारा व्हय.
हम्म सगळ्या ह्याच्या वरचा हाय.
होय होय होय बघतोय मी पण आमचं पण आ बघ.... कमी होईन बीएडच पण बघतोय
होय सगळ्या हेज त्याच बी एड च तेन.... होय.
हम्म
आपल्याला कु--पण ती बॅच पाहिजे ती घ्यायची... त्या बॅच प्रमाणे पैसे भराय
होय.
एका मित्राला विचारून आम्ही सगळं हे केलंय...
हा हा हा मग ते आणि कोण हाय काय? का तू एकटीच हाईस तुमच्या ओळखीचं कोण आणि हाय काय?
आमच्या ओळखीच म्हणजे
म्हणजे क्लास जॉईन केलेलं.....
हायत की भरपूर तसं आपल्याला नाय दिसत ते आपल्याला फक्त पण त्यांचं क्ला ऑनलाईन क्लास असलं की लगेच त्यांनी हे देत्यात माहिती. ऑनलाईन क्लास चालू आहे म्हणून आपण जॉईन व्हायचं हा